हॅलो हॅलो म
हा हॅलो
हा जा तिकड कुठ तर
हा हॅलो हा भाकरी कराल्या
काय नाही. जेवलास काय? रिश्यु. हॅलो बोल की दि. नाही बग तू. हॅलो हॅलो सातू लयी लांब जाऊ नकोस इथं मामीच्या कट्यावर बस. जेवलो सार्थक बरोबर बोलायलोय ओ हॅलो कुठे आहेस तू? अहो तो बाहेर गेला थांबा. हॅलो कोण? अक्षदा एमसीए करणार आहे हॅलो सार्थक. हॅलो ए सारतू अरे इथं मामीच्या कट्यावर बस तिथं रेंज येत नाही. हॅलो खाली बस.